हॅलो हा
हा बोल ना का
हा काय म्हणतेय
काय नाही काय चालय मगत तू
हम्म मी पण मस्त
काय म्हण त काय कश का रेसिपी पाहिजे होती तुला
हा बिर्याणी ची सांगा हा बिर्याणीची रेसिपी सांगा
हा हा सांगतोय का का
हा
पहिलं ते तांदूळ वगैरे तू आणले तेस का त्या बिरयाणीचे हा मग जर तू आता एका किलोची करणार अर्धा किलो चिकन मध्ये अ त्याला काय करायचं मॅगिनेट करून ठेवाय लागत मग ते दही वगैरे आणलेस तू हा म त्याला थोडसे दोन चमचे हेिकत घ्यायला आणि परत नंतर त्याच्यात आलं लसूण पेस्ट वगैरे ना एक चमचाभर कर अड लसून पेस्ट लाव त्याला आणि त्याच्यानंतर दही थोडंसं ताप आणि ते सगळं मॅरिनेट करून एक दहा पंधरा मिनिटं ठेव मग आता हा दहा पंधरा मिनट आणि तो अर्धा किलोची करणारस का एका किलोची एका किलोची हा मग एक किलो अर्ा किलो चन घाल त्याच्या मग कां त्याला मी सात आठ घेते आठ कांदा एक बारीक बारीक अस चिरून घे त्याच्यानंतर हे टोमॅटो त्याला तीन लागतात जर अर्धा किलोचे केली तरी ह्याचे
हॅलो ऐका ना जरा जरा सावकाश बोला म्हणजे हळूहळू बोला जरा एकदम फास्ट होते
हार हा चालेम् काही नाही ते काय कर असं सात आठ कांदे लागत त्या अर्धा किलो केलीस न कधी नंतर त्याला चार कांदे घेतले तरी चालेल मग आकार एकदम बार बारीक चछवून घे आणि तीन कांदे पण असच एकदम बारीक स्लाइस चिरून घ्यायच्यात तीन ह्याच्या पण आणि त्या ते घे सगळ सामान वरे आणून ठेवलंस ना तू
हो आणलेलं आहे आणलेलंय हो आणलेलं आहे
आपण पहि ह बोल ना काय म्हणतास
कांदा फ्राय करावा लागेल ना आधी
हा मग ते काय करायचं हा पहिल्यांदा ताप तेल होतायचं पात पेमध्ये मी पातेला करते तू कुकरमध्ये वगैरे करत नाहीस ना हा हा मग मी हा मग पातमध्ये कर आणि मग त्या पहि काय करायच तेल वचायचं आणि खडा मसाला माहित आहे ना तुला मग ते मी डायरेक्टली विकतच आणते दहा रुपये स होतं क्वांटीटी आपल्याला कळत नाही ना एवढी की थोडंफार थोडंफार ऍडजस्ट करायचं म्ह ते मी डायरेक्टली ते विकत आणते मग ते पहिला तेल म थोडस कडवून घ्यायच आणि मग त्याच्यामध्ये तू ते टाकून टाकून देस मग एक थोडस फ्राय करायचं की पहिला कांदा त्याच्यामध्ये टाकायचं कांदा एक तीन चार मिनिट चांगला परतून घेतला े खरपूस वगैरे होईल ना थोडं छान आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाक टोमॅटो मी काय करते एक एक काय करते तुसं परत आणि लगेच मग बाकीच सान वगैरे टकते मी तशी नाही करत मी पहिला टोमॅटो टाकून टाकायचा थोडासा फ्राय करायचा आणि तो झाकून ठेवायचा जेवढा व जास्त तर आपण तू टोमॅटोपका टोमॅटो म तुला चुका टोमॅटो तू करते का नाही ना हा मध्ये काय करायच एकदा कस पाणी वून शिजवून घेत तर मी तसं नाही म काय करते परत ते होते मग टोमॅटोला पाणी सुद्धा माहिती आहे ना तुला मग ते पाणी पूर्ण हा शिव हा मग तसच हे हा मग तसंच बिर्याणी म पण करायचं ते टोमॅटो टाकायच आणि वाफीवर ते टोमॅट घ प्र मग त्यार आप बिर पेस्ट केले असते थोडीफार मग तेवढी मी ना छट पळी असते ना तेवढं पळी बर मी तो मसाला त्यामध्ये टाकते आणि तो चांगला असा भाजून घ्याचा ते भाजून घेतल्यानंतर तू काय कर की चांगलं भाजून घेतल्यानंतर तुला जर तट पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये चटणी टाक नको असेल तर लाल तिखट टाकलंस तरी चालतं
चा
आणि मग मी कसं आता मीडियम मध्ये आमच्या इथे लागते मग मी काय करते एक चमच भर आप जे कालवनात आपण चटणी टाकतो ते टाकते मी मग एक हा एक चमचा टा आणि नसेल तर मग ऑप्शनल लाल तखट टा काही प्रॉब्लेम नाही आणि मग त्याच्यानंतर हळद टाकायची ते सगळं परतून घ्यायचं आणि जे मॅग्नेट आपण मगाशी करून ठेवलं ना एक दहा मिनिटापूर्वी हा मग ते दहा मिनिट पंधरा मिनिट झाल्याशिवाय ते घ्यायचं नाही का तर ते पूर्ण मॅगनेट झालेलं नसतं हा मग ते पंधरा मिनिटांनी घ्यायचं आणि ते सगळं त्या मिक्स करायच आणि पूर्ण ते हलवून परतून परतून घ्यायच आणि मग झाकण ठेवायचं त्याच्यावर स्लो गॅस करायचा आणि झाकण लो हा आणि त्याला ह
म्हणजे आधी ऐका ना म्हणजे आधी तुम्ही चिकवण आधी शिजवून घेता
शिजवून नाही घेत मी फक्त त्याला मॅगिनेट करून ठेवायच पं मिनटे म्हणजे ते दही वगरे लावून अस ठेवायच झा ह झाकून ठेवायचं पण असं ओपन पण नाही ठेवायचं झाकून ठेवायचं आणि मग ते त्याच्यामध्ये टाकायचं घ स्ो करार आण ठेव आणि त्याला वाफ सुटून द्यायची का तर ते आपण वाफलत कसं घालतो बघ चिकन वगैरे तसं त्याला जरा वाफलून द्यायचं पाणी वगैरे सुटलं ना त्याला हा हा
बंडे्याचा भात कससा शिजवायचा म्हण
भात हा त्याच्यानंतर हा एका साईडला ना तू गरम पाणी करत ठेव नॉर्मली जे आपण कसं हात घालू शकतो इतप पाणी ते गरम करून घ्यायचं आणि ते मग ते चिकन जरा वाफरलं ना कि ते पाणी त्याच्यात ओतायच आणि एक पाच पाच मिनिटात तू ते पाणी चांगलं उकळून दे का तर चिकन थोडंफार शिजवा शिजायला लागत ना का आपण डायरेक्टली गरम पाणीले अस त्याच्या मग ते ह गरम पा ज हे झा ना उकळलं नंतर पण ते उकळून द्यायचं गरम पाणी पाणी वाटतो आपण चिकन मध्ये ते पाणी उकळून द्यायचं उकळी फुटली एक दोन मिनिटं सुरू ठेवायच आणि मग तो भात जो घेतला असेल तो एक एक किलोचा असेल तो तो धुून घ्यायचा आणि धुचा आणि डायरेक्टली त्याच्यात टाकायचा आणि पूर्ण हलवून वगरे व्यवस्थित ठे घ थ हा हा हा समजलं ग ती ती कशी ना हा हा ती एकदम बिर्याणी आली माझी मी काय करते मी डायरेक्टलीच टाकते फुडणीला असते हा डायरेक् पण खप छान होते दम बिर्याेक्षा पण खूप छ ट्राय करून बघ तुला खरंच आवडेल ते सगळ्यांना आणि त्याच्यानंतर टय करायच ते पाणी वगैरे तू उकळून दिलंस ना ते तांदूळ टाकायचा आणि तांदूळ टाकल्यानंतर जरा एक पाच दहा मिनटं लागतात शिजायला म्हणजे जास्त असते ना हा त्याच्यामुळे दहा मिनिटच लागतात आणि आपण गरम पाणीतल्यामुळे पटकन उकत मग ह मग मी कलर वगरे टाकते तुला आवड कलर वगैरे
हा
कलरचे हा हा मग त्याच्यामध्ये काय करायचं पूर्ण शिजून द्यायचे आणि थोडीशी क्चे असते ना एकदम ोडे क्चे मग तेव्हा काय करायच तो कलर थोड्याश पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि तो गोल शेप मध्ये अस राऊंड मध्ये ून द्यायचा तो भात थोडासा कच् असतो त्याच्यामध्ये ते प्रत्येक भातचं थोडं थोडं शोषण घेत पा पण मग ते कलर तयार होतो खा ह मग त्याच्या वती टाक नाही भरपूर अस कोथिंबरचे राहायचे आणि वरून पूर्ण भातावर टाकायचे आणि परत पण नंतर झाकण लावायचं आणि एकदम स्लो गॅसवर पाच मिनटं पूर्ण पाच मिनटं तो शिजवून दे आणि तो भाचीिजला ना हा पण ती कलर वगैरे कधी टाकायचा ज्यावेळी तुला वाटेल की आता हे भात शिजत आला आणि त्याला पाणी वगैरे एक्स्ट्रा नाही लागणार तेव्हा तेी करायचं लास्टला ह आणि मग ते शिजलं वगैरे ना की मग एक दहा मिनिट तु व्यवस्थित हे करून दिलं वाफ वगैरे म्हणजे तसेच ठेवायची दाबून आणि दहा मिनिटांं बघ ते शिजलेलं वैरेल पण जेवायला लगेच नाही घेत तुला सांगते जेव्हा जेवण ख जेवायला वगैरे बसणार ना त्याच्या आधी तू एक दहा पंधरा मिनिटं तरी म्हणजे एक तासभर तरी झालेली असाविकात थोडीशी नॉर्मली गार झाली ना खायला खूप छान लागते खूप छान आणि त्याच्यासोबत
जरा अजून चांगवी लागत असेल
आणि पाहुणे वगैरे येणार असेल त्यांना तर तू ना कोशिंबीर वगैरे त्याच्यासोबत केलीस ना खूप छान एकदम मस्त म्हणजे तुला कस टेन्शनच नाही
हा नाही नाही कोशिंबीर छानच लागते म्हणजे बिर्याणी सोबत थोडे पापड वगैरे तळले अजून छान म्हणजे टेस्ट येते
पण तू हे ट्राय केलेस ना तू मजे म्हणशील खूप छान म्हणजे आज पर्यंत तुम स कर ना तर सगळे मला छान म्हणतात आणि एवढी डिशनल आहे की रस्ता वगैरे लागत नाही काही नाही आणि भात एकदम. मोठ्या असं तुला माहि बिरणी तो मोठा असतो हा त्याच्यामुळे तो पूर्ण फुलक
ह मोकळा मोकळाच होतो बरोबर आहे तो अस. छान होते हो नाही मी कस पहिल्यांदच ऐकले मी अशी रेसिपी म्हणजे मी म्हणजे दम बिर्याणी हा हा तशीच करते अ म्हणजे हा.
ते दम बिर्याणीच करते म्हणजे तिनं मला एकदा करून दाखवली होती पण ती कशी होती जास्त पायसे होते ग म्हणजे तेलकट तेलकट हा खाली तो चिकनचा थर द्या त्याच्यानंतर तू भाताचा तर द्यायचा परत चिकनचा मग ते हा.
हा हे एकदम एज होत ते हा बरोबर आहे चांगलं आहे. चांगली रेसिपी चांगली तेच काहीतरी नन हो नन ऐकायला मि तेच बरं झालं ते सांगितलं तुम्ही ते अस आता बघू आता आता संडेला वगैरे बघेन आता.
हा खरंच पायकर हा आणि मलाोट फोो पण पाठव म तू खाल्ल्यानंतर सगळे तुला म्हणजे खरंच सगळे पण खूप छान.
छान हो हो हो तेच तेच तेच तेच चालेल ला बाकी काय म्हणताय हो हो.
निवादस म्हटलं आता हिचा फोन आलाय म्हटलं हो इकडे आहे तुझ्या इकडे आहे का?
हो आहे ना इकडे पचे ते पण आहे पाऊस आहे पाऊस हो हो. ते मी तमणार हो. विचार द त्यांना की रेसिपी कशी आहे चिकनची काण एकदा तुम्ही बोललेला
हा हा हा मटनचे पण होते पण काय होतं की मटनला जास्त वेळ लागत. शिजायला आणि हा बिर्याणीचा तांददा काढतो. पटकन शिजून जातो आणि मग ते चिकन मटन शिजत नाही त्याच्यामुळे मी जास्त मटण करत नाही मी चिकनच करतेम्म चालेल. बर कर मग परत तुला वाटेल तेव्हा काय प्रॉब्लेम आला तरी केलास तरी चालेल.
नाही सांग विचारेन ना तुम्हाला फोन करून मी ओके ओके चालेल चालेल ओके हां चला बाय. बाय बाय.